मी कार्तिक माझे येंडोली राहतोय.
सांगायच नाही तसल काय.
मग काय सांगायचं.
काय आपलं माहिती काय सांगायचं नाही म्हणताना
बरंय का?
हाय बराय. माझं गाव एरंडोली आहे.
सांगायच नाही म्हणताना
गाव गा गावची यात्रा खूप मोठी असते. गावामध्ये
पाऊस तेन. हॅलो. पाऊस तेन
पाऊस तेन आहे ना.
हम् चाह झाला चाह झाला.
हा.
चाह झाला काय
झाला‌ की.
हम्म हम् नास्ता.
पोहे केलते खाल्ले.
हम् हम मग आणि काय घर बरे‌ आहेत सगळे. येतय की.
तुमच्या घरी कोण कोण हा
तुमचं काय चालंय आणि
आमचं काय नाही. आणि काय
काय नाही निवांत ऊन काय म्हणतंय.
ऊन उष्णता देतय.
बरं.
किती वाजलेत तिकड.
सहाला दहा मिनटं कमी आहेत की.
हां हां. म आणि काय.
काय नाही.
चहा नाष्टा.
चहा नाष्टा नाही अजून.
डायरेक्ट जेवण करायचं संध्याकाळी.
आज कुठंला वार हाय.
आज. बुधवार.
ह तारीख किती हाय.
सत्तावीस.
वर्ष कुठला आहे हे.
दोन हजार सवीस. आणि काय मग, हम्म. मे.
मे महिना. मराठी महिने मध्ये महिना कुठला कुठला हाय ह्यो.
मे महिना.
मराठी महिने.
हम्म. आषाढ.
आठवड्याचे वार किती असतात.
अरे प्रश्न विचारायच नसतात अस.
मग काय बोलू, आ
असंच बोलायचं असतय. खाल्ला का, जेवला का.
ठेवला तर असाच.
नाही ते तसं नाही चालत.
आणि काय.
काय नाही.
हम हम. काय करायल्यात सगळे.
सगळे मक्याला पाणी पाजायल्यात.
हम. बरे आहेत का सगळे.
हा सगळे बरे आहेत, तुम्ही कसे आहेत.
आम्ही बरं हाय. काम काय चालल्यात.
कामं ऊस तोडाय जाती.
बर
तुमच्याकड काय काम चालू आहे.
आमच्याकड काय नाय उन्हाळ्यात काय कामं नसत्यात ट्रॅक्टरस तेवढं चालू असतय जरा
आमच्याकड पाऊस पडालाय आता
पाऊस पडालाय
ते भात लावोलय आम्ही
हुं हुं
सद गई म्हैशीची धार काढायची हाय.
बरं, काय जनावर हाईत होय.
हा जनावर आहेत पंधरा
हुं हुं मं एकटच धार काढतय काय? का मशीनी आहेत हा हा म मशीनी नाहीत काय त्याला
मशनी आहेत की,
हा हा
गुरांना मका केल्या शेतात
होय आणि भरडा ना स्तील
बरडा आहे ना
हुं हुं हुं हुं म दूध काय गवळ्याला
घर घरात खायाला.
हुं हुं
गवळ्याला थोड डेरीला
हुं हुं
दोन ठिकाणी असतय दूध म आणि काय
काय नाय.
शेतात काय केली?
शेतात आता मक् का होत त्याचा मुरगास करून आणलंय जनावरांना
मका काची मक्का का बेबी कॉर्न
नाय नाय पिकांचच की मम्मा
मग आणि काय? ते बॅनर झालं की मगास
दोन तीन झालेत क्या.
होय हम्म. हजार रुपयला दोन हजार रुपया एक बॅग आहे ती.
हा महाग आहे. होय दोन हजार अ दोन हजार नाही बाविशेला एक करून दिला तिने. हा सगळं त्यांचं फक्त जेवण आम्ही दिल. का?
हम्म.
तेवढं करून घे तल आता आमच्या इकड कसं उन्हाळा जास्त असल्यामुळे पाऊस लय असते इकडं वाळवंट असल्या गत हाय ते जनावरांना वैरण नसते त्या टायमाला. सोडतंय की खरं पावसा कसं सोडायचं.
हम्म हम्म ते घालायला येते.
हम्म.
दोनच आहेत म्हणा या.
जनावर किती येत तुमचे?
बस एक गाई ये. आ.
गैल पिल्लूनी काय.
गईला पाडी झालती कि दिली की.
हा हा.
आणि काय?
आणि काय नाही.
हम्म हम्म.
आमच्याकडे
चहा झाला की नाही.
सहा वाजलेत.
चहा झाला की नाही.
चहा पीत नाही.
नाष्टा.
नाष्टा पण नाही डायरेक्ट जेवायचं असतं स्वयंपाक करायचं संध्या
डिनर कितीला करताय तुम्ही.
हम्म आम्हाला जेवायला नऊ साडे नऊ वासत्यात.
आम्ही कॅण्डल लाईट डिनर करतो ये आम्ही कॅण्डल लाईट डिनर करतो ये.
त्री ही आंब्याकडे जाऊया चल बूट घालून या. बूट घालून या आपण आंब्याकडे जाऊया ये.
बाहेर सगळे जण मिळून जेवतोय.
हा हा. काय काय नाही.
तुमचं?
चहा, नाष्टा वातावरण कसं आहे तिकडं. होय-होय मोठा पडला.
हा हा चालू हाय का आता.
हा चालू आहे.
हा हा.
वातावरण कस आहे तिकडं? हॅलो.
आ हॅलो वातावरण हाय सकाळ आ थोडा-थोडा येतोय कि ओ आता. तरुण झाल्यावर
सध्या कस आहे वातावरण तिकडं.
हाय सकाळी जरा वार लय सुटल होत आता जरा निवळलय आता काही नाही. आणि काय मग हम्म हम्म.
जेवण तुमचं
जेवण बनवायचं अजून
हो हो.
लाईट गेलेया.
लाईटीवर बनवताय तुम्ही.
नाही लाईट पाहिजे की खरं बनवताना. चुलीवर आम्ही करत नाही ना.
हा हा. आमच्या इड कोळशावर बनवतात.
हम्म हम.
आणि काय?
काय नाय.
आमच्याकडे सध्या पाऊस खूप कमी आहे.
काय ते!
पाऊस लय कमी हय इकडं.
घर
तिकडं?
इकडं काय नाय अजून
हं हंम्म. तुमच्याकड किती वाजलेत आता? हॅलो
सहा वाजलेत.
दहा तीन हॅलो
हम्
हॅलो